हॅलो हा ताई नमस्कार.
हॅलो. हो नमस्कार. काय म्हणता कशा छान छान बोलच लागत नव्हता एवढ्या वेळ. तुमचा ना आवाज खूपच कमी येतोय आता.
हॅलो.
हॅलो यच नाहीे का आवाज. एकदम बारीक येतो मग अशी बरोबर आला आता एकदम बारीक येत. मला छान येतं पण तुमचा आवाज. येतय का आवाज तुम्हाला हा मला चांगला येत. हो का मग सारखाच आवाज येतय बारीक आणि माझाच आवाज मला ऐकू येतय परत. हो का काय मला मला चांगला येतोय तुमचा बोललेला बर बर आधी केला ते म लागला असय म्हणजे का का तुम्ही तुमचं त्या ह्याच्यावर नाही म्हणूनच आलं. हॅलो हा बोला. चला प आधीचाच विषय कंटिन्यू करूत आपण. मग माझा आवाज अजिबात येत नाहीे आवाज. नाही एकदम बारीक येतोय म्हणजे कळत नाही मग काय बोलताय. हो मला खूप छान येतोय तुमचा आवाज. हो तुम्ही हेडफोन लावलाय का. हा मग तरी पण कसा आवाज कमी येत आहे, मला तर खूप व्यवस्थित येतोय. बर, बोला तुम्ही बोला मग. हो पण मी बोललेले तुम्हाला कळालं नाही तर? हा आता बरोबर येतोय, येतोय का? हो आता क्लिअर येतोय हा, ह तेच मी म्हंटलं आ. चाच, विषय कंटिन्यू करूत, आपण म्हंटलं साड्या आणखीन काय-काय खरेदी राहिली मग आता. हा. हो अजून राहिलेत माझे एक-दोन फंक्शन चे साड्या ्रेस वगैरे, मग त्याची मॅचिंग ज्वेलरी वगैरे, म्हटलं तर थोड दिवाळीला नवीन स्टॉक वगैरे येतो ना, बरोबर आहे, मग तेव्हा जरा घ्यावी मॅचिंग. हम्म, ते पण आहे. हम्म, मागून मग मुलांची खरेदी होईल. घरच्यांची, बाकीच्याची खरेदी होते, आपली मेहनत हा हो घरातला! आपल जास्त सामान असतय, तेच्यामुळे म्हटलं. मग आपण थोडं हळूहळू-हळूळ स्टेप बाय, स्टेप एक-एक हो होऊ घेऊयात. वेळेवरर होतय ना, नाही तर गडबड होऊन जाते. हा हा तेच. नाही मग म पाहिजे रे मला आवडतय त्यामुळे मग मी तेे मीच राहते. हा, हा, हा. पण हे थोडस मॅचिंग होत किंवा मग ते थोडं मिसमॅच पण करता येत. ते तर आहेच. ड्रेस वे घालायला होईल थोडं तसं बघून घ्यायला लागतं, की नंतर पण युज व्हायला पाहिजे. होय तसं पण आहे, फॅशन म्हटलं की नुसतं घेऊन ठेवण्यात पण येऊ नय ना ते वाप वापरण्यात पण आलं पाहिजे. ह मग ते काय मग खराब होतात पडून पडून पण. होय तेच ना. आणि हेवी जास्त घेतले की मग ते, जास्त काही घालण्यात पण नाहीेत मग. आहेत. हा ते फक्त वेळेपुरतेच वापरावं लागत, थोडस असं हा
लाईट घेत
घेतलंल बर की ते, नंतर पण युज व्हायला पाहिजे दुसऱ्या साध्या ड्रेस वर. बरोबराय. बाकी काय म्हणतात? बाकी काही नाही, रोजचच सगळं. तेच आता आणि हे फोन फ्रेंडच जरा वेड लागलाय म्हणून ते थोडस हो. तुमच्या मुलं शाळेत जाता कि कॉलेजला कस? नाही माझी मुलं मोठीयत. आता लग्नाला आलेली आहेत. हॅलो हॅलो हा? हा मोठी आहेत म्हंटलं लग्नाला आलेली आहेत. अच्छा? हा. मग जॉब करता का कस, कॉलेजला? ह नाही नाही जॉब चालू आहे मुलांचा. अच्छा, हा. चालुय, चांगलंय म्हणजे आता मुलं सेटल झालेत बऱ्यापैकी. हो हो सेटल झालेत मुलं. छान छान शाळेत कॉलेज असताना खूप मागे लागाय लागतय यांच्या. ते तर आहेच आहे. अभ्यास, माझे मुलं अजून शाळेत आहे खूप मागे लागायला लागतं त्यांच्या त्यांच्या, ह लहान असल्यावर त्यांचं वेगळं असतंय ना सगळं. ते आपल्या विश्वात असतात. ना कधी तर इतके शाण्यासारखे अभ्यास करतात, सगळं व्यवस्थित करतात आणि कधी इतका त्रास देतात. बरोबर हाय. खूप म्हणजे म्हणजे मागे मागे मागे सगळ्या गोष्टींच्या मागे लागायला लागत. हा, लहान मुलं असली की तसं करायलाच लाग त्यांच्या वेळेवर आपल्या मागे मागे आपल्याला पळावं लागतं. त्यांच्या हो पूर्ण म्हणजे सुे करायला लागत तुम्ही हे करा करा पट खऊ घ्या अभ्यास करा रे, हा हा ते आहे. म्हणजे मग खेळायलाही टाइम मिळतो. हो बरोबर आहे, ते तर आहे. मग मैदान वगैरे आहे का खेळायला? कर ना. हो आमच्या इथे आहे सोसायटी आहे त्याच्यामुळे मग खाली गार्डन आहे. हा हा टेनिस कोर्ट आहे बॅडमिंटन कोर्ट आहे बरोबर आहे. लत मुलाच नाही हल्ली मो शिवाय मुलं खेळतही नाही नाही मग तेच ना नाही त्याच्यासाठी कंपल्सरी खाली पाठवतो. त्याच्या मुळे कस मग सांगतो नाही खाली जायचं. मोबाईल तर खेळतार स बरोबर ते पण थोडं अंगाला हे पाहिजे ना. हो फिजिकल पाहिजेच. तेवढं कस चार मुलांमध्ये, भेटणार बोलणार नवीन चार मुलाशी बोलणं बरोबर आहे थोडी समज येते तर ते आहे कंपल्सरी अर्ध तास का होईना आपण जायचं खाली. आणि सुट्ट्या असल्याच तर हमखास जा दोन तास खेळू नये खा हो ना खेळलाच पाहिजे थोड शारीरिक पण श्रम बर पाहिजे असतात ना. काय घरी बसले की मग ते टीव् मोबाईल मोबाईल, टीवही हे सुर दिवसभर मुलांना मग ते सुचत नाही दुसरं काय करू? हा काहीच नाही दुसरं तेच ना आता गोष्ट मोबाईल ठेवला टी व्ही ऑन करतात टी व्ही बंद केला की मगा मग झोप येते किंवा मग मस् दोघांची मस्ती चालते. त्यांच्या मागे आपला आरडा ओरडा त्याच्यापेक्षा बाबा तुम्ही खाली जा
प्र म
आणि मग खाली खेळा ते बरं असतं. बरोबर तेवढी समज पण येते कसं राहायचं सगळ्यांची कस बोलायचं. हा तु गोष्टीची पुस्तकं वगैरे नाहीत वाचत का?
हां
ह गोष्टीची पुस्तकं वगैरे नाही आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे काहीच नाही काही आवड नाही ते पण म्हणून काहीच नाहीे पोरांना कारार अस कंपल्सरी कंपल्सरी त्याश खूप जबरदस्ती केलं तर म म्हण तरी पण नाही फारस नाही आपल्या अभ्यासाचे पुस्तक वाचले बद झाला बस झालं. ते असं आहे त्यांच म फक् ते क्लासेस लावून दिले त्याच्यासाठी कि. हा बिझी राहतात म बरोबर आहे क्लासमध्ये तरी थोडं होत. तरी करण, हो ते पणना ऍक्टिव्हटी क्लास लावले कराटे वगैरे असं. मग ते दोन, तीन दिवस आठवड्याचे तेच्यात जातात त्याचे बरोबर ताई. स्कूलच टायमिंगच एवढं असतो.
आल्यावर एवढ.
एवढा अ काही टाईम नाही राहत फारसा आलाे त असेल ना लगेच क्लास बरोबर. आल्यावर थोडस काय, होमवर्क वगैरे असला तर करायचं. खाली खेळायला जायचं.
हो, मग बस
बस मग काय येताचच अंधार झाल्यावर. मग काय थोडं जेवायच. टी व्ही बघायचा. ते आहे. आणि होतय मग झोप्याचा टाइम असाय. बरोबरय. पण एवढं चांगलंय की, आता स्कूलमध्ये बऱ्यापैकी करून घेतात अभ्यास त घरी एवढं फारस बघावं नाही लागत. हो हो तुम्ही सगळ आता याच्यामधून गेलेले असाल तुम्ही पण शांत वाटल तुम्हाला. ह शांत वाटत आता तर का हे लहान मुलं अजून म्हणजे. पण आमच्या मुलांच्या वला कसं स्कूलमध्ये करून घेणं वगैरे? ते नव्हत. सगळ घरीच होत. अच्छा. आता कसं, हं. स्कूलमधे सेक्शन्सयत ना. जास्त होमवर्क नाही देऊ शकत. बरोबर आहे. ते खूपच झालं. एवढंही घ्यायला नकोय आणि नास्त बॅग पण जळ नकोय. होय, होय. त्याच्यामुळे, मग ते स्कूलमध्ये सगळं करून घेतात. फार फक्त घरी आलं की, आपल्याला थोडस रिव्हिजन केलं की होऊन जात. ह, रिव्हिजन तेवढं केल बरोबरय. त्याच्यात पण मुलं, आता इतके कंटाळतात ना. ते दिवसभर बसून, थकून जातात. हो. म्हणजे आम्ही सांगतो. अरे, आम्ही इतकं लिहायचो. आम्ही स्कूलमध्ये पण लिहायचो. बरोबरय. आणि घरी पण आम्हाला सगळे सब्जेक्ट चा होमवर्क असायचं. असं पण नाही की एक किंवा दोनच. सगळे, ऑल सब्जेक्टचा होमवर्क. ऑल, आपलं ऑलच असायचं सगळं. नंतर- नंतर आलेलं थोडं- थोडं पिरियड? हे, हा. थोडे, नंतर मोठ्या वर्गात पाचवी च्या पुढे गेल्यावर. हो तेच, तेच. आता न स्कूलला तसेच असतात इनस्ट्रक्शन कि, दोन सब सब्जेक् किंवा तीन सब्जेक्ट मॅक्झिमम. त्याच्याच होमवर्क द्यायचा. बरोबर. ते पण जास्त नाही द्यायचा. हा. म्हटलं, तुम्हाला तर लिहायलाच काहीच नाही. काय अभ्यास म्हण काही नाहीचय. ते म्हटलं, आम्ही इतकं रिडिंग करायचो इतक पाठांतर करायचो. घरी होमवर्क पण एवढा असायचा. बरोबर आहे. त्या मानानं तुम्हाला काहीच नाही. तरी तुम्हाला अभ्यास नाही करायचा असतो. कंटाळा दिवसभर इंग्लिश आणि हिंदी आणि ऍक्टिव्हटी पण भरपूर वेगळ्या - वेगळ्या असतात. त्यांना अजून काही हो ते आहेच म्हणा. हो बरोबर. तर त्याच्यामुळे आपल्या क्टिव्हटी वगैरे फारसं काही नव्हतं. ह. आपला अभ्यास यांना आणि कंपल्सरी, सगळ्या ऍक्टिव्हिटीज करणं पण. बरोबरय.
चला ताई, थँक्य
थँक्यू, छान वाटत तुमच्याशी बोलून. चालेल, चालेल. थँक्यू.